हॅलो
येते का आवाज.
हा येतोय येतोय. चहा पाणी झालं का तुमचं.
हो हो आमचे स्वयंपाक चालू होता आत्ताच झाला.
स्वयंपाकच तयार झाला तुमचा.
हा इकडे लवकर जेवायला लागतं ना साडेसात आठलाच जेवता इथे. त्यामुळे थोडं लवकरच. लागाव लागत आणि लहान मुलं कशी बाहेरून खेळून आले की त्यांना लवकर भुक लागून जाते.
हा खेळून बाहेरून आले त एकदम जरा त्या त्या साईडला लोक इकड सिटीत जारा थोडंस अ लेट असतं सगळं.
थोडस म्हणण्यापेक्षा भरपूर लेट आम्ही झोपतो तेव्हा तेथे जेवण चालू असत.
हा ते मी पण नाही अजून बघल नाही अजून अजून ठरवायचंय काय करायचंय ते असं
तेच ना सात आठ वाजेला तर तुमचा चहा होतो.
हम्म त्याच्यानंतर मग स्वयंपाकाच ह्याज तुमचं आपलं लवकर ये बरं ये ते.
ते आहे आणि गावाकडे कस थोडं टाईम ये ना असं वाटत की गावाकडे कसं टाईम असं म्हणजे जास्त झाला असं वाटत. आणि श शहरामध्ये टाइम कळतच नाही.
गावाकडे आम्ही पण आल लवकरच होतं जेवण जेवण हम तिकडे झोप पण लवकर ये - तस इथ इकड आल की इथलं रुटीन चालू होतं मग इथं पण असं लेट लेट सगळं पूर्ण. जा झोप. पण येत नाही त्या टायमिंगला. गावाकडे त्या टायमिंगला बरोबर झोप येते. सकाळी लवकर जाग येते. इथ आलं की पुन्हा सगळ बिझी शेड्युल सगळ वेगळच होऊन जातं. हं. असं ए. आम्ही आता गावीच होतो दोन महिने.
चालू राहते. त्यामुळे काय -
हम्म.
शहरामध्ये म्हटलं बारा एक वाजेपर्यंत रहदारीच चालू राहते. त्याच्याने असं वाटतं की अजून
रात्रभरच चालू असते. हां. रात्रभरच बाहेर असतात लोक. काय नाही. ते तर. मग सगळ ध धावपळीत - सगळ्यांच चाललेलं असतं. ते टायमिंगच समजत नाही. किती वाजले किती नाही ते? कुठल्या पण - कुठल्या कामाचं चालूच असतं. चालू राहिलेलं असतं. जाऊंदे काय करता तुम्ही घरी? असं.
शेती वगैरे आहे ना इथे. पावसाचीच वाट बघतोय. पाऊस नाही. त्याच्यामुळे काही पेरणी वगैरे काहीच नाही. वावर तयार करून ठेवलंय. पावसाची वाट बघतोय. पाऊस आल्याशिवाय तर मग करता येत नाही.
पहिलं म्हणजे म्हणता ना? वरच्या पावसावरच चांगली पिकं होतं.
हो. पण आता ते पाऊस सगळीकडेच पावसाचा हे आहे. आज आमच्याकडे जरा पडला स - काही दहा, दहा मिनिटं पडला. त्याच्यावर काय ते पुन्हा येईल येईल येईल असं वाटलं - पण नाही आल. शेतीत काय काय बन तुमच्याकड होत?
इकडे गहू, बाजरी, सोयाबीन, मका. ऊस, द्राक्षबाग असता. नाशिक म्हटलं की काय द्राक्षबाग साठी फेमस आहे.
हा. तुमच तुमच्या घरी काय होत ते?
आणि, हो आहे ना. द्राक्ष बाग पण आहेत. गहू वगैरे होता.
हा. ऊस, ऊस पण लावलेला आहे का?
नाही ऊस लावायचा हो - हो. कॅन्सल केलं कारण की पाऊस लागत ना त्याला? पाणी जास्त लागतं मग पाणी एवढं पुरणार नाही. कारण की बागाला पण पाणी लागतं. कॅन्सल केला हां. आता सध्या हेच - करायचंय. सोय बीन किंवा मका करू म्हटलं आणि मग -
भातपण होतो? हॅलो. हॅलो. हॅलो.
हे आमच्या आजूबाजूला - टोमॅटो लावलेत. पण पाणी नाही काही नाही तर सर्व टोमॅटोचे झाड जळून गेलीत लोकांचे.